हा बरी हाय घरात हाय
हम् काय करलायस
काय नाय बसलोय तुम्ही काय करलाय
काय नाही आता दुकान कधी उघडलं
दुकान आणि थोड्या वेळानं
हा हा
तुमचं उघडलंय काय
आत्ताच उघडलं ते जरा शेजारी गेलतो आज दुधाला गेलतो तेच जरा दूध भरून ते न आलो मग नंतर गाडीचं काम करत गेलो मिस्त्री पशी मिस्तरी गाडी बिडी देऊन गेला... काम सगळं चैन ते नवी घातलं तेलबिल घालून ठेवले आता संध्याकाळी दुधाला जायाची तयारी करत होतो तोवर तुझा फोन आला मग तो सौरभला पण खाली येणार मग त्या गाड्यावरनं आलो इकडं मिस्तरी पासून आतून फोन कर म्हणलो
आवाज बोलवून
हा
मग आणि काय
काय नाही बघा चाललंय तुमचं कसं काय जेवण पाणी झालं
झालं की चहा नाश्ता झाला तुमचा झाला नाही चहा नाश्ता जेवायला आज होतं ताक होतं दही होतं शेंगदाण्याची चटणी होती ठीक ए
हा आमच्यात पण काय पावभाजी आणि पनीर बिनीर होतं
हो हो
चांगली मेन्यू होता आज जरा त्यामुळे आम्ही पण जेवलतो लवकर
हो हो
हम्
जरा गावात चाललोय ते जे ते हाफ तिकीटचं होतं ना ते लेडीजच
काय होतं
ते लेडीज बायकांना घरात ते अर्ध तिकीट द्यायचंय ना एस टी कार्ड हा
मग मग ते काय दिलेत का
ते आणायला चाललोय की आता
कुणीकडं मिळतं तुमच्या गावात
विठ्ठल मंदिरात
ह् हम् आज काय शिबिर हाय काय मग
बहुतेक मला पण माहित नाही
कुणा तर्फे हाय शिबिर
एवढं ते परवा चिंताउठे आहेत ना तेने आणलेले ते
हा हा हा हा हा
हम्म. आणि काय मग.
हा चालू की आपलं काम काय काम का संपतात.
बॉलिंगचा एक पण टास्क आला नाही ना.
तुम्हाला काय.
आम्हाला आलाय ना आता.
आम्हाला पाहाला पण आला नाही आत्ता पण आला ना. ही.
हा.
टायपिंग तेवढं आलतं.
ह ट्रान्फॅक्शनचा काय त्याच पेमेंट जमा झालं.
काय पेमेंट जमा झालं नाही अजून काय नाही.
हा हा. माझं भेटल की आज अठरा रुपये आल. कालिक शिवी चालतो.
ॉल एक ग्रुपला पण लई जाणार टाकला ते चेकिंग च सगळ्यांचं पाचशे डेली करायच कसं आहे रोज पाच. शे करायचं आहे.
हा रज दररोज पाचश पाचशे रुपयाेच टार्गेट आहे.
हा नाही तर झालं नाही की मग ते काहीच येणार नाही एवढा केलाय तेवढंच येणार आहे आमच होत नाही तेवढं. हो .
हो हो.
ते आय तेी दुकानात आलय की मला सांगितलं.
आमच्या का तुमच्या. हम्म हम्म शेताकडनं कधी आला खल.
काल शता कडे घ ना. हा तुम्ही हा लगेच जाऊन आलो की तुम्ही उमरता की.
होतो काय हो हो काय नाही. आमच्या शेजारी एका मुलग्याला उद्या मुलगी बघायला जाणार आहेत.
हा हा.
ते मुलगा तुम्हाला माहित असेल की.
नाहीव.
ते त्याची बहिण ते.
हा हा कळालं. हा काय त आऐक बोला एलमेरी बिलमेरी घाल पांढरा काधरची. हा.
अ तोऱ्या बघा की कशा आगला होतो.
हा. कुद्द.
तेच के उद्या परगे बघायला गेलेत ना.
हा.
ग दिवस नका म सांगणार आहे.
का.
एक फुरगी पळून आल्या म्हणून.
असं का सांगालच.
आ आ मला सु म खेलं.
हा हा हा.
आणि काय शेतात कायला केलाय.
का केल्य अजून करायचंय.
हं हं
हम्म हम्
तो... हे माणूस भेटला होता आज मला
हा
अ काय तर नाव व्हतं, ते मल्लेवाडीच होतं वाटतं
हा हा ते काय विषय झालता, काय काय म्हणाले तिथं आल्यावर
जरा.. दारू पिलता वाटतं?
हा ड्रिंक करतोय
हा... मी इथं इथं काम करतोय.
हा
काय लागलं तर तिथं, ते आमच्या गावात तिथं कॅनल पशी ए ना
हा ते देव मोठे देव ए
हा
मग तिथं काम करतोय असं म्हटलंत व्हय?
हा
का म्हटलीत?
आणि मोठी डेरी आहे म्हणजे तिथं, तिथं काम करतोय तिथं माणसं असतात भरपूर, जर त्यांना काय लागलं तर... अ आम्हाला फोन करून सांगा.
हा हा
त्यांना काय लागलं तर ते फोन करून सांगणारच
हा
ये मग त्या आणि मग काय लागलं तर मी पेमेंट नंतरन जमा करीन असं म्हटलीत ते?
हा चालू आहे बघा.. औषध एक मारायचं ए बागेला काय तर काय वातावरण का ना जरा पाऊस पडतंय आणि पाऊस जाते, ऊन पडते... पाऊस पडते
हा हा हम्
हम्म
चहा... संध्याकाळचं चहा घेताय का दूध घेताय?
घेतोय चहा मग दुधाला पण जायचंय लगेच जाऊन यायचंय
हम्म हम् वाड्यात कावळा मरून पडलाय.
कुठला कुठं?
तुझ्या वाड्यात
त्या बाजूला
खाली
असं ट्रॅक्टर वाड्यातलं का नेलं काय परत कोण?
काय हितनं नेलंय वाटतं, बरच काय काय झालंय
हा हा हा ते हाय तसंच हम्म, ब्रीजचं काम काय काय?
हं, ब्रिजचं काम चालू हाय की
हम् हम्म ते नवीन काय दुकान दुकानचं काय झालं चायनीजच्या?
चायनिज आहे की गावात हे मला काय माहिती त वर विचार की? चक्रम हायस काय मग आणि काय
काय चालते.
हम.
हम.
पाणी पाहतोय ओ
पाणी पातळी वाढल्या सोडा लई वाढल्या सगळीकडच एकदम घरणं बिरण भरल्यात काय करायचं.
हम्म हम् पंचगंगा नदीची पण वाढल्या. सांगलीची पण वाढल्या सांगलीची आता किती बारा फुटावर हाय वाटत.
हा हा.
पंचगंगीची किती? इशारा पातळी वलंडल्या.
हा हा.
पंचगंगा नदीन
पेपरात आलेय काय?
नाही मी लाईव्ह बघितली युट्यूब ला.
आत्ता?
आता नाही सकाळी
तारीख तर बरोबर होती ना.
मग एक तासापूर्वीच दाखवालत
हा हा नंतर कसं असतय एकीकदा जुन पण येतय त्यात
दोन हजार सव्वीस च पंचवीस च, मोठा पूर दोन हजार पाच ला होता.
हा हा.
आणि काय म,
हाय चाललेल बघा.
हम्म हम्.
यालाय काता गावाकडं.
नाही अत्ता गावात आलोय
कुठशी आहे तुम गावात?
मंदिर आपल
कुठल्या
जान वीठ्ठल मंदिरापुढ.
हा हा गावा कस चालत आला गाडी घेऊन आलाय
चालत आलोय गर्दी भरपूर हाय
किती लोक असत्यात
एकवीस बरं असत्याल सगळ्या बायकाच हायत आत सगळासणी म्हणजे जिनी अगोदर केलय ना,
हा.
त्यांनचच तेवढं.
म्हणजे काय अगोदर कुठं काय कराव लागतय
अगोदर ते महिन्याच्या का दोन महिन्याच्या पाठी माग व्हय ना हे करून घेतलेलं तिने. फॉर्म ते भरून घेतलेला मग आता तेच हा अत्ता द्यायल्यात
हा हा.
हम्.
हम्म.
तात जायले बे्याात.
काह?
सगळे लेडीजच आहेत.
हा, हा, ना, किथे असतील?
तुम्ही सु बरह
हा हा मग काय लेण्यात गर्दीनेश
खरं, दोघे जरी असले तर तोंडाकडं बघत्यात आणि हा
तेच की, जस्ट आता काय खूप पैसे जे काय असल ते आपून सांग ह पैसेां बघा, काय त काम काढा तेवढं
हुम हूं, आता या अशा हवामानाला, भजी, चहा चांगला चालते
हा जेच तुमचं चालू हाय, जे जरा पैसे लागणार, तर तेवढं काम द्या जरा उसन
हूं, हू
त्यो कस संद्याकाळी मेट्रो आला, तर एवढा
हम, हं, पैशाचा पण आता लय प्रॉब्लेम यायलाय
हा, हे काय करायचं, सगळीकडेच हे चालते वातावरण बात
सगळं वाड आलेत
हा
हम्म
मान का तुमचं काय मावळात इऊन तुम्हालाच काय वाटत
हा माळवती जोरात हाय
क कसकस द्याला हो
कणसं शेतात केल्यात की आता
ऊस कधी तोडणार?
ते आता, मोडायचे की, आज सकाळी मोडल्यात आणि नंतर ना राहिलेली पडायची
हम्म, अजून एक, दहा मिनिटांन फोन करतो, ते झालं, हा